हॅलो!
. हम्म
हा येऊ राहिला का आवाज?
हाव यु
हा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
काय आवरलं नाय आ.
बाई ती ना काय करते बाई कपडे घालून देत नाय कपडे घातली की अशी ओरडतील आवडते आणि. ो काय स म्हण त किती काही येऊया तू. आणि मी काय तुमही मला केला त्याश तुम्हाला सकाळीच केला असता फोन सगळे आले असं पर लईच उशिरा फोन केला तुम्ही मला
शळद गेरवर पोरस नाही आले काल ते तीनच पोर आले फत्त आवरून.
हम् हम तू मला पहिली गला असता लिलीि लवायची ना ते ना वाटत.
हा तएलो त.
नाही आणलं अस तिला मग म त चिज पप्पा आण या जानेवारीचा टस तो कर आणला अस तिला आणि ती फोटो काढता म्हणल का म्हणली येडम्ही ते. शूटींग के पाहि इठाडक माऊन फोटो काढलीली बुकच होती. मेकअप मेकअप बी करून देत निस्त रडती.
घरीच हाय ती अजून वाटतं हाय ना.
हा घरी चाली आली पाहिली पण. घरी दि अ ध्यानाशे कोण कुठे म्या इतं माशा रूम मध्ये येईल पाहिले क . ते मागली मागेली. .
ह .
न बकाी . ते बघा हाय.
आई आली असेल ना घरी आता आईला म्हणाव सांभाळा
तसं नाय. नाय नाय घरीच हाय आईची कंबर दुखू रायलि.
हा आता पाय दुखत असल लै आता.
पाहिवी ना आईची ना मुळ्या होती्या मु किती संत्रशी . त्यान आता जास्त दुख राहिल म्हण मग लू चालू दुखर राहिली काय दुखरते ते सजाली
चालल्याना पण होतं ना इकडं तिकड बाहेरचं ते एक मासाल्या मसाल्याच.
हम्म ते चालू काय पण.
आपण घरी कसं आहे आपलं आपलं वावड सांभाळतो बाहेर नि जमत ना.
हा आणि च्याहा गरम
ह.
मग त्या आ बाई तिकडेक कोण होतं म्हण इ तिकडे पाऊस झालाच नाही एकाच दिवस पाऊस झाला तिकडे
होव
हो पोहोचणार असं नस घामेचा अंदर समाजून निटलो चाल का .
अरे देवा.
ना आपल्याकडे पावसा मागे तुमला आता येईन पाहस तिकडे आ उद्या पाासून ना
हा ति नाय देवाची कला हाय समजा.
हा भाई पाहा ना तम्ही आता इतक म्हणजे पब्लिक राहात तरी किती . पाऊस नाही काही नाही.
कायला बरं आहे ना दर्शनासाठी परेशान होऊन द्यायच कामच नाय.
आणि ती लोक ल येत नाही तिकडे वावर खालीच राहत्या ह.
अ वारी वाजतो.
हा. पुद्या राहू ते राहत म्हणते ते वावररा लागी एक एकरा दोन दोन पा द आधा एकरा मध .
मग ते आता ते फेरा धरत्या इ करत्या आता ते किती मोठी जागा लागतील ना त्याला.
हा काहीच यत नाही म ती दिंडी असतो तिकडं. आत लावण्याकरती महि पोस बी येत नाही तोपर्यंत बांधून द्यावा असलेला पोस बी येत नाही का
हो भाई.
हा..
पण एक सालला पाऊस होता ना आता याला यांना दिल किती.
माग हा नि आणून दिला का?
आळंदिला.
यावर्ष आळंदीला होता म्हणून पो तिकडे पुढे पोचव्हता मग
लगेच वसरली ती एका रातीत लगेच बाविकाला जायला बी वजून
म्हडळा निघणार दि डयरेक्ट पुणे ते म्ह आणि ती.
हा तिथून वसरून रस्ता बिटता यायला लागे.
हाऊ. आणि तेवढंच पाऊोच झाल तिकडं मग त्याच्यानंतर पाोच झाला सासवडला नाही कुठेच नाही. वाटते ना.
हा जेजूरीला जाते ना ती.
हम्म जिजुरी जाते आणि ते वाल्या आहे का जात्या. वाल्मिकी रूशीच
हाव ना हा ना.
अन गोंचे पायसारखं तिकडे आता यंदा नि जा पुटलं अस बईन मी आता
हा उपायच काय शंका?
मग गरंज इच्छा आहे पण आता पोरी साठी मला जा निघता येत नाही ना. मला एक वेळे एक वेळे करणच कर नाही एक वेळेस पाई पाई.
हा ना आजस सायकारचं बरंत
हाव.
आजीचं.
पंधरा दिवस लागत आहे का नाही ते पण शाळेला सुट्टी बी दिली पाहिजे आला पंधरा दिवस
अदी आठर दिवस लागात आठरा
ऑडर लाग दे आहे का
हा काल अठरा दिवस चालच्या बरोबर मुला आठ तारखे झालं होती काल कीती तारीख होती?
काल पंचवीस तारीख.
अठरा दिवस
हौ.
जायच मला येदा कोणी करून म्हल पाई बाई
पायवारी झालीच पाहिजे.
का म्हणून प भोलवरची चाला नाका मी एवरले
हा क मी म्हणे ना मला करायचंचवणे एक वेळेस पाई
हम्म. होमच पाहू तू सिट्ट्या गिट्या पा काय म्हणते काही नाही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
ते धोंड्याच्या महिन्यान लेट झालं नई त मंग पयलेच रातेन ती पयली रातेना. .
. पाऊच आता पुढच्या वर्षी जमलं तर जाऊस मग.
हां.
काहीतरी करून.
हम्म.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
ईश्वर त बाहेर गाव विच्याकडे आली त इकडं वैष्ण इकडे
. . . आंटीच्या घरी गेले काय काण तिकडं.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
. म्हणला असं की हित.
तिकडच्या घरी जायली का तू.
. काही दोन दोन चार साऱ्या व म्हच. . न बोलले म्हणे कितीिकणी जाय.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
नाहीय का. मग आता म्हणजे मग झाल्या तर पूर्ण आता काही करायच काम नाही त्याच्यावर.
सबमिट करून जायचं त्याला झालं.
नई हा पूर्ण आले, पंधराच् पंधरा सबमिट केले मी तुमचा काॅल ठेवल्यावर् हम्म. नवीन तास काला ते दाखित काय येतं का ते.
रिफ्रेश केलं का आपोआप येते.
. रिफ्रेश नाव नईये न त्याच्यावर्
ते बटन दाबल्यावर नाही आहेतेत का तीन रेषा दाबल्यावर
नाही दुसर ऑप्शन द्या दुसरी दोन तीनही चार पाच ऑप्शन दुसरी. . रिफ्रेश शब्द नाहीये व त्याच्या.
तीन रेषा दाबल्यावर येतं ना.
नई न न. .
मग ते कोपऱ्यामध्ये असं गोल चिनन आहे का. इ खडच उजिव्या आताला.
हा ते गोल आहे का ते दाबायचं मग त्यांना पण रिफ्रेश होतं.
गोल चिन्ह हे त्याच्यात
हा असं गोल चिन्ह येतं ते वा वरती कोपऱ्यात ये बा.
हुम. हा. घेऊन ये.
हा ती दाबायचं.
हा बाबा. बहिणीला पण डीप्रेज नाय पहिली पहिले नवीन नवीन असं ना, दोन तीन दिवस शांत नि
ट.
माझी येईलच ते की अक्षर शब्द त्याच्यात.
ते कॉल चालू असल्यावर काही नाही होणार त्याच्यात बहुतेक फोन चालू असल्याने नाही होत फोन बंद ठेवायचा आणि मग करायचं.
हा बरं त सर्दी.
ते चालू मध नाही होणार बोती.
हुम. आलं रात्र जाऊ.
हा.
हा बाळाला म्हणलेली.
आवाज तर चालूच ये.
हुंम
घडीत ऊन पडतं ना लगेच पाऊस येतो.
हा ना आज कडक तर कडक ऊन पडलं जाईल लगेच पाऊस येतो.
दना दना उघडायचं यायचं त्यानं आणि उघडून जायाचं ना
हा बै गाण उघडून जायचं माणस आमची मेंती बेंक्याचं ओल्डंली गाज चार दिवस निलं.
हुम.
हा कोड असं दिसत. अह.
बर ठेवते मग मी पाहते पुढचं.
मला सुद्धा आणायचा होता.